हॅलो
आवाज येतोय का कमलिताई?
हॅलो
हॅलो आवाज येतोय का? ऐकायला येत आहे का नाही?
कमलेताई. अग माझा आवाज ऐकायला येतय का तुला?
नाही ना आवाज ऐकू येत नाही आहेन ताई.
कस काय ग म मला तर तुझा आवाज ऐकू येतोय ना.
हां आता आला आवाज.
आला का?
हां
काय करत आहे?
आता काहीच नाही आता घरातलच काम.
घरातलच काम. अग मी दुपारी कॉल केला होता पण कोणालाच कॉल लागला नाही ना त्याच्यामुळे मग धनवंती ताई ना आता कॉल केला होता लावून लावून ताई सांगत होते मग लाव.
धनवंती ताई सोबत बोलले होते का तुम्ही मग?
हा आता बोललीणारी माझ्या सोबत धनवंती सोबत.
आस
तिने
मला पण लावलेली होती सकाळी, पण कोलच म्हणजे दिसत नाही ॲप वर जाते तरी पण दिसत नाही.
असय का?
हां त्याच्यामुळे दोन वेळेस कॉल समाप्त झाला.
आता मी कॉल केला होता पण त्रुटी दाखवत होता आणि सकाळी तर लागतच नाही होता. दुपारी पण प्रयत्न केला. पण लागलाच नाही मग रात्रीला लावून पाहणार. त्याच्यामुळे ठेवून दिला आता फोन.
हां हां सकाळी माझी धावपळ पण होती ग आज वेळ झाला मला. सकाळी उठायला उशीर झाला.
हा.
अ मन अं मालेमा सर आले होते साडे आठ- नऊ वाजेपर्यंत.
इथं दहा ला पोहचून गेले होते ते.
असं.
ते सिंग्नेचेर बाकी राहिले होते ना बाकीच्यांचे त्याच्या हा माझं पण राहिल होतं, तर केलं होत मी पण.
आणि किशोरी वयीन मुलींची पण मिटिंग घ्यायची होती. मग तिथंज वेळ झाला होता. मग पडत-पडत परत आली आणि मग मुलींना परत बोलवायला गेली आणि पिअर लीडरला शोधायला गेली. ती कुठं गेलेली मग घेऊन गेली.
हम्म.
हा.
मी पण कसं हे आज जाऊदे स्कंदा माताची भेटी भेठ घेण्यासाठी गेली. थोडेच महिला आले मग त्यांची बैठक घेतली. उद्या बघु आता किशोर हा किशोर वयीन मुलींची बैठक घेऊन घेणार.
हा. आम्हाला मॅडमला पण बोलवायचं होतं, सोनाली मॅडमला पण आता अजून बाकी आहे.
त्यांची, त्यांची पण व्हिजिट आहे का सरांबरोबर फिरतच ते पण.
हा ना तुमच्या गावात आले होते का?
नाही ना बाकी आहे, सरांना विचारलं तर उद्या येतील का सर? असं तर माहित नाही पण त्याचं अजून झालेलं नाही आहे, सांगत होते सर.
हं.
आम्ही पण विचारले, कधी पण येऊ शकता ताई तेे, तयारी मध्येच राहा अंस म्हणत होते.
मला पण तसच सांगत होते ते सर.
हम्म. अजून माझं ते म्हणजे अं बोकळ- बोकऱ्या ते सर्व केलेलं होत ना ते पण बाकी होत ना माझं. ते पण विचारलेलं होतं सरांना. अहों सर माझं बाकी आहे, तर कसं करावं लागेल? तर करून घे ताई कधी पण मागू शकतात ते, असं म्हणत होते सर. केलेले आहे मी. पण अजून बाकी, हा बाकी आहे.
माझं पण बाकी आहे, इकडे आमच्याकडे अं बिलाटी आहे ना
हा.
तिकडे मी गेलीच नाही, कारण ते लोकांना ते लोकं ना गेल्यावर काय देणार आहे? कशासाठी देते? कशासाठी आपण सर्वे पण सांगितला ना, तरी ते मग आपल्याला केला त्याच्यामुळे मला तिथं जावं असं नाही वाटलं तर मग गेलीच नाही, मग मिस्टर जर एका दिवशी घरी राहणार ना यांना पाठवनार मी तिथं
आणि मग ते लोकं ना खूप असे असतात त्यांचं आधार नंबर नाव लिहिलं का कशासाठी पहिलेच दि
अ हा तेच ना काय देणार आहे? कशासाठी घेऊन जाते आहे? काही तर नाही करून घेणार ना तू? असं म्हणजे. अनेक प्रश्न विचारतात ते मग त्याच्यामुळे. मला तिकडे म्हणजे दोन तीनदा मी मध्ये पण गेली होती. मग अंगनवाडीत ताईंना सांगितलं ताई मी इकडे फिरायला येते, पण मला लोकं असं बोलतात महिला पण असं बोलतात. कसं फिरायचं? कसं समजवायचं यांना? तर ती सांगत होती तुला जर फिरायचं राहिलं ना मला सोबत बोलवायचं, मी येणार भेटीला पण मी येणार तुझ्यासोबत. आणि जर असं काही राहिलं ना, तेव्हा पण मी येणार मला कॉल करायचं सांगत होती ती ताई. मग मग मी तुझ्यासोबत राहिली का ते जास्त नाही हे करणार. मी सांगणार त्या .
आशा वर्कर आहे का?
आशा वर्कर नाही ग, अंगणवाडी सेविका पण चांगली आहे ती पण.
हा हा.
आशा वर्कर पण चांगले आहे तसं.
हा.
तस सपोर्ट करतात ते बैठक राहिले काय राहिलं तर. करतात मी पण बोलणार त्या महिलांना. ते पण बोलवतात, कॉल करून बोलवतात ते पण असं करतात.
एकटीला पण एकटे पण आपण सांगतो त्यांना. मनापासून तरी पण ते कोणीतरी सोबत राहणार असायलाच पाहिजे, तरच दोघे मिळून बोलतात ना.
हा दोघी मिळून बोलतात, मग ते ऐकतात चांगलं.
हा.
आता कसं आहे आपण समजा आपण किती पण ओरडून ओरडून सांगितलं तर ते आपली गोष्ट ऐकतच नाही आणि आशा ताई समजा अंगणवाडी सेविका आहे पहिलेपासून काम करता आहे मग याचं ते थोडं ऐकून येतात आणि आपले सर आले मॅडम आले तर त्यांचं पण ऐकून घेतात. नाही नवीन व्यक्ती आहे काहीतरी सांगत आहे. ना आपलं तर तेच काम दर महिन्याला मिटिंग, दर महिन्याला बोलवायचं, दर महिन्याला गोळा करायचं. मग त्याच्यामुळे ते कंटाळल कंटाळाला सारखे करतात नाही तर.
हा कंटाळून जातात न ग ना ग ते.
हा आणि अस
काय करतात तुम्ही? असं म्हणतात.
हा.
तुमच्यासाठीठी बोलवतो तुमचं चांगलं व्हायला पाहिजे म्हणून आमच्या वेळेस तर कोणी सांगा. अस कोणी सांगणारच नव्हत ह, अंगणवाडी सेविक अस. नाही ग, अंगणवाडी सेविका सुद्धा मणत नव्हत. तिके तुम्ही हे खा, ते खा. असं करा, तसं काहीच नाही.
तर तेच आता तरी तसं त्यांना म्हणजे सांगणार पण आहे आणि मार्गदर्शन करणारे पण मिळाले आपल्या काय वेळेस आता आपलं एवढं शिक्षण असून सुद्धा. आपल्याला माहित नव्हतं. कि लहान वस्ूंना कसं पकडायचं. किंवा त्यांना स्तनपान कसा दिला पाहिजे. त्यांचं म्हणजे डोक डोकं कसं धरलं पाहिजे हे, आणि किती महिन्याने सोनोग्राफी केली पाहिजे किंवा वजन किती पट. वाढायला पाहिजे गरोदर मातेचे दीड तीन महिनेपर्यंत. तर सारखंच राहतं वजन पण चौथाला सहावा दीड ते दोन किलोने वाढायला पाहिजे असं आपल्याला. कोणीच मार्गदर्शन केलं नव्हतं त्यावेेळेला.
काहीच नाही.
आता या नंतर सगळं म्हणजे. घरोघरी जाऊन सुद्धा आपण बेटी देऊन सांगतो किंवा त्याची बेटा घेत. त्या ते एकत्र. तेव्हा सांगता तरी पण महिला ऐकायला येत नाही.
नाहीे येत.
हा ना बोलवून, बोलवून एक सांगते माझं हे काम आहे. दुसरी सारखं बागेत काम
हा अस म्हणतात. पण आपण ज्यांना किट दिलेलं आहे ना ताई. त्या महिलांना सांगितलं ना. ते मग लवकर येतात. आणि अजून परत भेटणार आहे जी महिला जर मिटिंगला नाही आली. तिला आम्ही कधीच काही भेटल तर देणारच नाही.
हां.
असं म्हणाले का निघतात हा येतातच
हो तसं केलं ते वाज येत ते.
हा नाहीतर मग. तुम्हाला किट दिलेले आहे ना ते, मीटिंगला जर नाही आले ना. ते आम्हाला देऊन द्यायचं असं सांगायचं मी.
हम ऐकत नाही बाई खूप त्यांना पण बरोबरी जाऊन सांगावं लागत. बई असं करा. तसं करा, बाळाची काळजी घ्या. बाळा लक्ष द्या आपल्या वेळेस तसं. कोणी सांगणार नव्हत मार्गदर्शन करणारे नव्हते परत अगं मी सांगते मी माझ्या स्व स्वतःहून माझे पण दोन, दोन मुलं म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आहे पण मला समजलं, मी एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मला माहित नव्हत की बाळाला कस स्तनपान करायचं म्हणजे स्तनपान तर सगळी माता बाळांना करते पण म्हणजे नेमकं त्या बाळाला पकडायची पद्धत कशी आहे, आणि त्या बाळाला कसं पकडायचं ते पण माहीत नव्हतं एवढं आपल्याला
मग
एवढा आपल्याला सुद्धा शिकायला भेटलं, मातांना शिकवताना. नवीन म्हणजे आपल्याना सुद्धा काहीतरी नवीन शिकायला भेटल.
हा ना. तेस आपलंच विचार करून माझाच विचार करून मी तर खूप म, मन लावून बोलते
खूप मनापासून, तुमच्यासाठी बोलतय आमचं मुलं बाळ झालं आमचं मोठं मुलं झालं.
हा ना.
आपल्या अशा, आपल्या गावामध्ये कुपोषण कमी करायचं आहे, त्याच्यामुळे ही माहित ती, दिली जाते आणि तसच करा आणि तुमचं हे म्हणजे गरोदर माता एक होती माझ्याकडची ना. पहिल्यांदा, ती म्हणजे खूप कमी वजनाची होती, मग तिला म्हटलं किती वेडा जेवण करते. ताई, तर दोनच, दोनच वेडा जेवण करते असं म्हणते. आणि किती बाक एक, एक भाकरी घेते काळ अर्धी, अर्धी घेते अर्धीच, अर्धी भाकर खाते आणि सकाळी न संध्याकाळी मिडून एकच भाकर खाते मी दिवसात, असं म्हणते ती
हम्म.
हा, तिला म, सांगितलं मग अस अस नको करू, तू आता गरोदर आहे तर तुझ्या पोटातला बाळाच साठी पण तुला खायच हाय आणि तुझ्यासाठी पण खायच आहे, दोन जीवांनसाठी. तर तू दिवसातून चार- पाच वेळा तरी खा, खात जा ताई. तर तुझा बच्चू चांगला वजनाचा येणार आणि गोळ्या पण वेळेप वेळेवर घे. आणि कारण की काही महिला खातात नाही, त्याच्यामुळे ते बच्चू पण मग कुपषणामध्ये येतो.
हो, हा ना तेच ना. काही महिला आणि अस असत